हॅलो
कुठ
हा पल ना
काय करतस
काय ना बस लले लखच नाही
ह ह का रे मी बी बसलेन तर काय लेक्चरिंग झालं काय भांड
अरे ते थर्ड इयरचा पेपर आहे वाटत रे कॉलेज मध्ये
तडर
हा
हां अच्छा अच्छा
साईडियाचा पेपर असल्यामुळे मॅडम सुपर
सखी सुपरवि्हजन आहेत बाकी कोणच नाही संतुस
हम्
हा हा
मग एक तर मर् मर्नंग से सेक्शन ल एक स लेक्चर ना खरे
इ पण नाही
हाक् एक नाही एक वी पणस बर रीलस बघ रीलस बघत
कुठल्यारी जास्त बघायलातो आणि
इनस्टावरर इनस्टा डउनलोड केला तोतरी
सुया कायपरचून बोलत अस आवड तर मागे
हो बोल आहे मंथन पण असली की बोलायला हम्म ए ना कोण न कॉनफरन्स वर असते तिघं
कॉन्फरन्स ला आहेत नाही रे
असत रव अर रात्री दोघ मिेटगर्तियल
कणाला
वाला भेटा गे त मंथन मंथन सुरेश
होय काय तिथे नाही एकदम
हो ते का जाण गेली त तुला नाही सांग होता भाडी का
हो का
हो दोन गा बे दोन गाणी अस हम्म जो राात्री प रात्री को दहाच्या वाजपो मा या समोर विषय चालवता त्यांचा
हा हा मी वरती फोन केला तर तेवे का
हा मला तर म्हण कॉन सर म्हणून कॉन्सर करायला चणार
हा हा हा मग गाडी घेतलीस पार्टींगमध्ये ना
आा देऊ ना कधी देऊ कधी कधी देऊ सांग
ददी
बे सिक्स् ट्रक आहे
ट्रॅक ते कशाला घेतलायस
हा बेर बोसा बार्ली बादली नाही यायला रे बादली आणायला
हा हा मुरगास सारखासतघ
नाही नाही ह खिरी सारखाच खिरी टाप
गोरांच खाद्य आहे मकापासून बनवालेलं मकापसून बनवलेलं का हो बांधून घेतले दोन दोन महिने पुण्यात होती गाडी हम्
कोण्यातत होती
हा
किती रुपये घेतलेत बांधायला
तिथं सात लाख रुपये गेल बांधल
होय का किती ना किेतली त गाडी
गाडी कतीली त्रेचाळीस
हां
लाख त्रेचाळीस लाख
त्रेचाळीस लाख हार्ड कॅश
हम्म हारड कॅश घेतली होर
काय ठीक पैसा आहे मग
देेत पैसा म काय त्यासाठी नंबर पण चॉईस नंबर घेतला झाली तयार आता एक आठवडा झाला घरी चाळीस नंबर घेतलाय गाडीला
हा हा हा कसे आहे मग आडी त
चांगली कलर आम्हीी घेतलाय बघ वगर घेतलाय पूर्ण
म्हणजे आपले रेग्युलर ट्रकात असेल
हा
हा त्रेचाळीस लाख जात
त्रेचाळीस पन्ना ला काय हत्यार आहेता त्रेचाळीस ना त्रेचाळीस ला नसती टायर यथे
तशळीठ हजार ला
ला का
किती ना गाडी परत रे काय काय काय जरा सांग जरावसित मला
अरे ह महाराष्ट्रात गाडी घेतली अस त तर आठ्ठेचाळीस लाख त्याची किंमत होती महाराष्ट्रात
बरं
आम्ही कर्नाटक मधन गाडी घेतली त्रेचाळीस लाख म्हणजे त्याथला आमदार ओळखकीच होता त्रेचाळीस लाखाला घेतली तिथला आमदार ओळखेचा होता आमच्या नाही नाही ते आही हे घेतली सांगल म्हजे सांगला बघितले सोलापूर
ह हा हां म्हणजे तुमच्या तुमचं पासिंग येते ना
पाशिंग आम्ही आमचं करून घेतलं रेट ना
हा हा हा फक्त गाडी पली तिकडे घेतला अस
हा त्याशिवाय रूमने घेतली त्यांची त्यांनी आणून दिली रात्री पाग दहा वाजता गाडी असलते
पुण्यात आले.
नाही वा अकीत आणलेली दहा वाजता त्यांची त्यांनी आणून सोडलेली.
हा हा हा.
तिथन पण पुण्यात ना पुण्याला. आता गाडी घेतय मायनगरमध्येध्ये. क कंपनी गेले बारले भरा गेले.
हा हा हां म्हणजे कंपनीत ना भरूनणार.
कंपनी ना
घरी आमच्या म्हणजे घरी आणायची आणि तिथन मला हे करायचं वाटलं.
कुठ जात यमाल शेतकऱ्यांच्या घडेन
ती तिथ शेतकऱ्यांच्या घरी हा.
हा हा.
काय नाही बघ, दोन दिवसात गाडी खाली होते.
किती किलो भरते?
चाळीस टन भरतो. आम्ही पाशिंग हे करतो लेह माझे आरटीूचा काय त्रास नको त्यामुळे चाळीस काण्यास ब मी आणतो रे. हो.
चाळीस टन.
हा.
एक टन म्हणजे किती?
हजार किल.
हजार किलो, म्हणजे चार चार हजार किलो, चार हजार नाही, चाळीस हजार किलो.
चाळीस हजार मणलाय आम्ही तीन लाख वीस हजार रुपये नुसतं कॅश भरून त माल भरून घ्यायचा आणि सोधता.
हा.
आणि बाकीच्याना नऊ रुपयेने विकायचा. साडेतीन लाखाला तो माल विकायचा.
हा.
ती पण महिन्याच्या उदारीवर.
हो का.
हा चाळीस पन्नास हजार रुपये गाडीला भेटतात.
हा हा हा.
एकागाड्या चाळीस पन्नास भेतो तेव्हा काय.
दोन दिवसाला दोन दिवसाला चाज रुपये. आ.
हो.
हॅलो.
हो रे त्यांच्यात डायव्हला पगर एक आहे. एका गाडीचं ग फक्त डायव्हरला द्यायचं.
हा हा हा पन्ना हजार रुपये ड्रायव्हर ला पगार.
दोडायवयतो दुडाई वयत र्री
हा एक लाख रुपये. रे डयव्हसने गेले आणि वरल्या वरला किती दहा बारा लाख रुपये प्रॉफिट.
हो ना. हम् राहते त्यात.
त्यातला खर्च एक चार, पाच लाख रुपये गाडीचा खर्च मेंटेनन्स, मेंटेनन्स
नवीन आहे रे आता तिला काय मेंटेनन्स
हा तरी भ र आहे इकडे तिकडे
तरी तरी सुद्धा पाच वर्ष काय समेल ते काहीच वाढयचं नाही पाच वर्ष गाडीला मेंटेनन्स काहीच येत नाही
म्हणजे आता मग चार पाच महिन्यात गाडीचे पैसे भेटले
हो आला तर फक्त ग ड्रायव्हरच्या चुकीनं टायर एखादं फुटलं तरच नाहीतर ता स पण य
ह मला शिकवणार का बघित्र तम्ही येतो डायव्हर परमानंट येतो एक दिवसच टिकट नाही
चाले खर स
हा
पण गाडी नाईटला तर पहावायला ठेककत नाईटलाच
नाही ला अस डेला अस मी म्हणत नाही मीनेतो गाडीि मला तू पकारार देणार
अरे कारण की देतो त्याला काय होत्या मा गाडी चालून चालत नाही देला
हा हा हां
हॅलो ये यकंद्र अडवा आन एक दम ब्रेक दबद एकदमेदा आपल्या मोरची काच फुटलीच मगड आपल्या ट्रकची काच फुटली हॅलो कारण की गाडीत आपण बरण्याला माल गरम असतो ती गाडीतला माल गरम असतो तू काच स बरोबरतोय मगसे ब्रेक दाबल्या.
अच्छा अच्छा.
मग डायव्हर पण आपला गरम भाजतोय मग अस
हा हा हां डाय्हला पण भाजत असते मागा म्हणजे डायव्हलाच. जाय ना तेी.
हो ड्रायव्हरला चिटकून आहे पण पूर्ण गरम असं हात घालून देत नाही एवढं गरमात एक पाच हजार फोट ती कंपनीला डायरेक्ट कारखान्यात नाहीती ना त्यांना हे. पाय प येत त्यांच्या कंपनीचा हा. म
भर गेम बिझनेस
त्यामु हो
हा हा
त्यामुळे त्याला काय हे करून चालत नाही डेला बोल गाडी
तुला कसं किलो माळत ते किती रुपये किलो माहती पाच रुपये
रप सा सात रपये तेला असं क हॅलो
हा तुला किती रुपये किलो मिळते
म्हणजे तेल हे तेल हे करून ना हो साडेसात तेरी धरून आपलं
म्हणजे सात रुपये पकड
नाही सात रुपये पन्नास पैसे म्हणजे चाळीसतानाच वीस हजार वाढलं
हो काय
पन्नास पैसे पकडून तसच पकडून चालतच नाही पॉईंट ला पॉईंटच जवरा तसा
हं हं हं
हम पॉईंट वर सुद्धा यथ पैसे ललेवा चाळीस टन मण घ्या थोडं झालं
हो का आहे
हम्म
अत्यच म व
म नऊ दहा ान नऊ दहा कसं गेराय का असल अकरा कुठं बारा आता सध्यालाच तेरा रुपये चालूत
व द्या म्हणजे तू सहा अडे सहा वर ना अडीच ह् आणि साडेतीन आणि तीन म्हणजे एका म साडेसहा रुपये त जादा मिळतस दडबली कालय
आा धोक्याच आहे रिस्क काय आपण न तर मल त न कोणीत गार हो त्यांना ती दुस गाडी गार होती हॅलो गाडी
ते गरम गरमच यायचं असते का
ह हे पण आपण ग कारस द नाहीचा
हा हा हा चालते म तला मी फोन करतो एक थोड्या वेळात परत
ठीक आहे
काय करायलायेत आता
हम्म
हॅलो करतोरे मग थोड